हा बोला ताई.
काय करूच?
काही नाही बस आताच कामं झाले.
हाव. आमची सध्या कामं झाली, हाव. हा आताच आमची सध्या कामं झाली, आदूवाला शाळेतून इकडे गेला होता गावात.
हाव का.
कोन आला हिगर खेडूरून.
हा, हाव का केली की त्याची ऍडमिशन.
हो की म्हणजे आता कालपासून तो येईल चचाल ना ना सेंट पॉल मध्ये तर ऍडमिशन हम् म्हणजे करायची रॅली
हा हा हा फक्त आधी हा दोन तीन दिवस समजा जाते की नाही
तशी त्याची ऍडमिशन सरस्वतीतच होईल आहे ना हा त्याच्यामुळे मग आता ति कां इथं टाकण आताता दोन दिवस झाले सेंट पॉल म ते काही असं व्यवस्थित वाटलं नाही एवढ हा ते स्कूल काही अशी हे नाही वाटली
किती आहे मग फी
सध्या काहीच नाही विचारलं फक्त जसं बालं राहतात काय पाठवतो पण त्यांना असं नाही सांगितलं की जस मुलं आधी गेलेले होते जस सरस्वतीत जायला म्हणून
हा
ती समज पूर्ण सात हजार रुपये फी होती आणि लगे साडेपाचशे कि सहाशे वयची पुस्तकं आणि लगे युनिफॉर्म आणि लगे अजून काय आत काय मिळती त असं पूर्ण म्हणत भळते नऊ दहा हजार रुपये
नऊ दहा हजार रुपये खर्च
अ आपला जाय
गाडी लावली तर समजा मग ह जायचं नऊशे रुपये भाड आहे वाटते गाडीचं ते
काय मती या शूच नऊशे आहे कि हजार आहे
हा मागच्या वर्षी आठशे रुपये महिना होत या वर्षी नऊशे
मग ते गाडी वेगळी आहे ना हे जे मुलं जातात की नाही हे फोर व्हीलरमध्येध्ये जातात आणि हे शिवची सौंदर्याची बस आहे ना ते गावात येेते ना हा हे म्हणजे श हा तर ते मण मला असं वाट सगोळा जाते कन्फर्म नाही माह मला पण असं सगोळा जाते द हा वारीच जाते अनवारी इथून मग आपल्या इथं जाते जात जात सौदळ्याचे ललेकरते
हो काय हा मग ते शाचेच असशील
ह नाही शाडीी चिनथे ते घरगुतीच घेतलेली आहे त्या सौंदळ्याच्या दादनं
हा हा मग खेळफेळची समजा लेकर आणत असते
मोठी आहे अशी चांगली म्हणजे जशी स्कूल बस नाही पिवडी नाही ही
पिवळा्या कलरची जात होती पण इथून
एक मागं हा मागं मी फाट्यावर उभी होती की नाही तर माझ्या समोरच गेल ती
हा काय ती नाही मग ही अशी व्हाईट कलरची आहे मग आता सध्या माहि पण मागच्या वर्षीचा कलर माहितीे मला तिथ आता चार पाचच दिवस झाले क नाही तर पाहिलं नाही पण आधीच सांगत आहे मी तर नऊशे रुपये होत वाटते नऊशे एकठशे
हो ह तेवढं आहेस हेिअर खचं
तस ना
ते आपल्या इथून कशी ते विद्यांचलची बस जाती तशी म्हटलं एक पिवळी बस जात ते इथून कोणत्या आहे कॉलेज शाळेची आहे काय मी कोणते
हा हा
झाले सगळे काम जेवण वगैरे झालं
हा सध्याच झाले सगळे काम तरी कपडे धुवायचे बाकीचे आहेत म्हटले कॉल करून घ्या एक तर कमी कॉल आहेत की नाही लणले म्हणजे टाईम जाते उचलता काातही करून उचलत नाही म्हटलं पहिले धुनं राहिलंच चचालते जसं धुतलं पण बापचा परत ड्रेस पडला की नाही.
हा चालूच राहतात ना कपडे कोणी आलं की वावरातून आले.
हा भाई आमच्या घरी ला आहे. अ बाब सकाळी कपडे धुऊून जाल तर माझं सगळं. आता परत टाकलं.. हम्म तर आता दुहे्यातच रायला हातापायन किती वाजलं.
हो ना चालूच असतात.
ब तर या द्विकाला माझा मुलगा आला स्कूल मधून. तर जाणून राहील त त्याला पण तो चिडचिड करू राहिला आता त त्याच्या बाबाजवळ मा कॉल करून घेतो एक. दोघेचा मोबाईल एक असल्या म्हणजे वेगवेगळा असल्यामुळे. म्हणजे व्हॉटसअप त्याच्यात आहे त्याच्यात ऍप आहे की नाही तर त्याच्यामुळे हा मोबाईल. घर राहन राहिला ना मग त्यांचे जे फोन येऊन राहिले ते इथच हेऊन राहिले ना.
हो ना माझे याच्यावर वेळी कॉल येऊन राहिले आता याला कुणाचा तरी.
तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते म्हणून मग असं लवकर केलं.
हो बरोबर आहे.
आज दिवस भरायचा त्यांनी मोबाईल नव्हता नेला पण आपल्या काम झाल्याशिवाय हात नि लावताय.
नाही ना दिसत आहे मग काम म्हणजे सकाळी आता लावला तर पण म्हणजे आई बोलल्या समजा थोडा वेळ. मग आपलं. हो चालते पण मग कसं आहे आता होत नाही ना.
त तर ममल मली मी पहिन आता. हो ना ह आता अधिक लवकर उठा लागतात लवकर काम होतात.
घ भावना.
हम्म
त्याु जनना आताडबा त्याला
हां पण
आणि अधीराची टाकल काय मग अधीराची केली का ऍडमिशन. हा ओके. म म्हटलं गावातच केली की काय.
नाही नाही
गावात कोणाचं ॲमिशन झालं आणि मग ते अजून.
सध्या काही एवढं व्यवस्थित नाही वाटते.
ह म ललेख रसनीत कून मी टाकत होती फॉर्म पण हे नाही म्हणत मगलं हो तुला.
हा का का बरं
अम देेईल अस वाटल गावात चालते नाही चालत.
बस थोडी चालते चालतच होतो.
टाकणार होती मी माही माझी इच्छा होती पण नाही स्म मि तिला
माझी इच्छा होती पण मला तर अनुभव सर्टिफिकेट होत तीन वर्षाच.
मग तुम्ही काय टकला.
ते ऑलरेडीच दोन महिनेया अगोदर जायला होते की नाही.
हां
मागच्या वर्षी
हो
त्याच्यामुळे त्यांचच नाव होतं त्याच्यात मग कशाला आपली अफ हे करून घ्यायची.
अरे मग असं थोडी आहे तुम्ही टाकू शकले असता ना फॉर्म.
अ ते कसं नाही म्हणत मग याच्या पप्पा म जाईल.
हा ओके माझी इच्छा होती टाक्यायची पणीच नाही म
नाही तर माझ्यावर... दोन हजार अठरा पासून तर एकवीस पर्यंतचा अनुभव सर्टिफिकेट दिलाय ना कविता मॅडमला...
अरे हा तुम्ही त्या कॉनव्हेट वर जात होते का शिकवायला...
अ लागे... ते ऑलिपिट ची एक्झाम हो जा की नाही मुलायची... दरवर्षी त्याचे काही भेटल आहेत मले... म्हणजे अप्लिकेशन द्या की टीचर म्हणून ह... डीएड बीएड काय डीफॉर्म होईलय माझ.. पण माझ पूर्ण नव्हत झालं हम गुलाबराव गा.. च्या इकडे...
भाव काे...
हम पण ते पूर्ण नव्हतं झालं की नाही अ झाला हा कोरोना लागला होता... मग पेपर भरणं नाही कोही नाही कोही नाही राहिलं तर राहिलं झालं पाहून ये लग्नच झुटलं बाई... काय एवढं... ज तेव्हा नाही नाही बीएससी केलाच नाही ना.... एकदम बारावी झाली हा बारावी झाली पण डीफॉम ला ऍडमिशन ली..
ओके...
हम् बेसी न येतो तला...
ह हा मलालं बीसस...
नाही नाही बीसी मध्ये ग.. काही खरं नाही किती शिकान काही शिका घर...
हव ना घर कामच करा लागते.... आणि जॉब केले तर घरकाम करून दयास लागते.
आता हा सोफी थोडी आहे सो..
नाही सुविधा नाहीच आय.... नाही पण आमच्या इथं आईच मस्त आहे बी आई म्हणजे... लोणी जास्त आपण कोणते काम करायला गेल कणी ते लहरिक आय आई मुला एवढा... त्यालावत फॉर्म टाक टाक पण हे नाही म्हणत म्हणून राहिलो....
हा ना एवढा लोड नाही आहे बरं...
हाव ना....
असं म्हणू नको आता लग्न झाल्यावरचा विषय तर नाही माहित मला अनुभव पण लग्नाच्या आधीचा अनुभव सांगतो खूप भारी जाते. रडकुंडी जीव येते. आता माहेरात काय काम असत्यात?
नई....
समज गोष्ट घरी गेल्याबरोबर आई समज डबा नेत जाऊ आम्ही... सगळ मॅडम जेवत जा. तरी अस... लोड नव्हता. आता इथं तर सम सगळं करूनच जाय लागत करूनच....
ह्याव आन तिकडे लेकरं परेशान करतात... ते वेगळं.... हाव... चिडचिड होते, जीव आपलं आपल्याला एवढेस हा घरचे एवढेस काम करून... अस होते चिडचिड होते जीव. मग ते.... बस टाईम तर काहीच भेटत नाही मग...
तेच का. असं म्हटलं चलती इझी आहे आणि हार्ड डिस्क जुनी आहे दोन्ही हे.
हो ना आपण कसं आपल्याला असं वाटत.... म्हणजे असं काही करत असलो बिझी राहिल... टेन्शन नाही घरी कसं परेशान होते जीव.... ते कसं कोणीही कामात असं वेस्त राहिलं की नाही थोडं बरं वाटते....
तस आता एका घरातल्या दोघी निवडल्या नसत्या ना... ग समज बाकीच्या ना परमिश परमिशन नसती दिली नाही, एवढी म्हणजे गाव नसत सहमत झालं त्याच्यावर.
हाव ना. पण आपल्याला असं वाटतं ते न गणीतीन टाकला तर मग त्याच्या विरोधात काही टाका फॉर्म अस होते ना ते,
जाऊच नको ते कस झालं ते कस झाल यांची आई सरपंच होती, याच्या लग्नाच्या आधी याच्या बहिणीने जॉब केेरेल होता. ओळख थ्रू मागच्या वर्षी दोन महिने गेले होते, कोणाच्या वर्षी तब्येत बरोबर नव्हती त जसं बा शाळेतलं कही असलं काय नई समज बाहेर माहीत पडत नई. आता याच्याच ऑलरेडी स्वभाव गुण माहीत होते की नाही.
ह!
दोन महिने निघून गेले, मी या वर्षी उठून उभी नर्सरीच राहिली. तर मग जसं त्यांनी काय म्हटलं होत की मग जोशीया मॅडम आल्या अस होत एक क्लास हँडल करतात ह्या तर हे दिव्या जात होती की नाही बासाय आहे, अ तिच्याकडे असं बोललेे ते ना आता आमच्या इथं ट्युशन सुरू येते. तर म्हणत मॅडम तुमचं तर नाव आहे असं माहीत पडला. पण कशाला टाकतो ग त्याच्या पप्पा नाही म्हणत, अनुभव असो की काही असो म्हणत जाऊ नक को ते कसं गावाला विरुद्ध दिसते की नाही म. आणि एज्युकेशनच्या बेसवर आणि अनुभवाच्या बेसवर घेतल असत. मी म्हणून मीस लागतो मग त्याच्या बाबा म्हना काही एवढं जायचं कामच नाहीये ना!
होन!
जाऊद्या. आता सध्या म्हणजे लेकरन झाले नाही म्हला अजून. मता हताव हतव तं,
हा तेच, पण असं हे होते ना ग कधी- कधी
हा!
आता जॉईंट फॅमिली मठीक फरक पडत सगळ्या गोष्टीचा,
हम्म!
फरक पडत असते ना!
हा ते तर आहेच. बाकी मग सगळेची झालीली चोवला. हॅलो! हॅलो! हा बाकी बाकी सर्वांचे झाले का जेवन.
ठीक आहे ठेवतो आ.
झालं आहे ना?